हां. बोल.
हो. हो.
हो. हो. नमस्कार.
हो. नमस्कार.
हां. काय मग झाडं लावायची वगैरे आवड आहे की नाही?
हो मग? भरपूर. पण मग प्रॉब्लेम काय आहे की - झाड लावायलाच जागा नाही आमच्याकड.
आं?
म्हणजे, गॅलरी आहे. छोटी ए आमची असं.
हो ना. तेच तेच ते शिक- -टी मधे तोच प्रश्न येतो. आवड खूप, पण ती आवड जोपास - -ताच येत नाही.
हो ना. तेच प्रॉब्लेम ए. तस आता आम्ही
हां. मग त्याच्यामध्ये एक ऑप्शन निघाले बघा. गच्चीवरची बागशाळा. कधी ऐकलय का तुम्ही?
हो. नाही ते नाही ऐकलेलं कधी.
नाही ऐकलंय का? गच्चीवरची बागशाळा म्हणजे- हे एक आप आवड जपण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे.
हो. हो.
आपल्या घराचं टेरेस आहे. छोटीशी गच्ची आहे. हां. तिथे आप - आपण बाग करू शकतो म्हणजे, गच्चीवरची बागशाळा म्हणतो त्याला.
हो. हो.
आणि आपण आता फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असतो. तर ते नाही जमत. पण सेपरेट जर आपल घर असेल ना अस- रो हाऊस वगैरे. तिथे तर गच्चीवरची बाग खूप सुंदर होत-
खूपच छान. हो. भारी ना.
मीना हं. मी एक दोन वेळा ट्रेनिंग केलेल ते गच्चीवरची बाग शाळामधलं.
बागशाळा.
हां. म्हणजे ते एवढं सुंदर ना? म्हणजे- त्या ट्रेनिंगमधे एवढं छान सांगितलेलं आम्हाला. आपण घरगुती जे खातो - वगैरे बघा. भाज्या वगैरे आहे ना? त्याचच खत बनवायला शिकवलेलं. म्हणजे अगदी देवाचे अस देवाला वाहिलेले - -ले फुल असतात. हो. ते सुकलेले - फुलं आणि आपले पालेभाज्या निवडलेलं, आपण भाज्या वगैरे कापतो- याच्यामधूनच कंपोस्ट खत बनवायचं.
हो हो.
आणि तेच भाज्यांना आपल्या ते अगदी म्हणजे एवढस सुंदर त्यांनी त्या सरांनी आपले ड्रम असतात बघा ड्रम मोठे, मोठे ते अर्धे कापलेले. आणि त्याच्यामध्ये मस्त माती वगैरे हा हा ग्रीन कलरचे ड्रम असत ते अर्ध्यात असे कापलेले आणि त्या त्याच्यामध्ये ते एवढं सुंदर लेअर मध्ये त्यांनी केलं हो रोप लावले म्हणजे ती माती वगैरे एवढी तर म्हणजे त्यांनी खाली, खाली असं दे पहिला थर पूर्ण आपण नारळाचे साल असतात बघा.
हो.
नारळ सोलल्यानंतर जे सा
हो ते हा ते मित्र हो हो.
हा ते पहिले त्याचा थर द्यायचे. त्याच्यानंतर माती पुन्हा त्याच्यानंतर मग ते गांडूळ खत बघा. त्या हो त्याच्यानंतर आपण मग हे अ हे मंदिरात वगैरे अक्षरशः जाऊन ते सर बोलले का म्हणजे हे जमा करायच जिथे मंदिरात असत फुलं वगैरे कचरा टाक हा ते जमा करून आणायच. म्हणजे त्याचच खत बनवायचं त्याचा एक लेर लावायच आणि परत माती
दाखऊ पासून ती काऊ खत पण बनतं किती भारी माहिती
हा हा हा हा मग तेच ते गच्चीवरची बागशाळामध्ये तुम्ही ते कमपोस्ट खत म्हणजे घरच्या घरी आपल्याच कचऱ्याचा अगदी खरकट्या पाण्याचा सुद्धा उपयोग करायचा.
होत मग त्याचा खराब वास वगैरे नाही येत का त्याच?
नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही.
नाही.
काहीच नाहीे येत. अगदी गांडूळ असतात ना त्याच्यामध्ये ते गांडूळ ती घाण वगैरे खातात सगळ.
खातात होका हा हा.
त्यामुळे म काहीच येत नाही आणि ते कंपोस्ट खत, गांडूळ घरच्या घरीच होता आणि त त्या ड्रमामध्ये तुम्ही अगदी अ कोथिंबीर लावू शकता, तुम्ही मेथी लावू शकता तुम्ही छोटी, छोटी कारल्याचा वेल लावू शकता. दोडक्याचा वेल लावू शकता म्हणजे चे रोप लावू शकता खूप सुंदर म्हणजे ते एक आपण आवड जिथे शेती आहे तिथे, तिथे तर ते आवड जोपासता येतेच आपल्याला पण आता सिटी ठिकाणी म्हणा किंवा आपण शहरात राहत असेल तर ते
च
ऑप्शनच नाहीे आपल्याला कसं काय करायचं दोन, तीन कुंड्याच लावू शकतो फक्त.
तेवढंच हो तेच ना त्याच्यात पण ते लावलं आपण पाणी टाकलं तरी खाली जी लोकर आहता त्यांच्या तिथे पडल त्याच्यावरून ओरडत ते एवढं पाणी नका टाकू असा प्रॉब्लेम. आमच्या इकडे तेच आहे असं आहे म्हणजे पाणी रात्री टाकावं लागत. कधी कधी झाडत अस हो
हो हो हो हो, ते होत हो किंवा खालून कोण चालय काय ते पण बघाव लागत, म्हणजे तिथे आपल्याला, इ इच्छा असून पण आपण काही नाही करू
काही करू शकत नाही ह, नाही तर मला खूप आवडतं मला गुलाबाची रोप वगैरे ते पण खूप लावायला आवडत वेगवेगळी फुलं वगैरे त्यावेेळेस होते बघा, तोन आपण चहा पत तिचा वासाचा एक आब गा तो गुलाब होता एक काहीतरी, तिचं नाव नाही माहित. ती लक्षात आता, असा आपला, खूप छान वास यायचा त्याचा. तो आता भेटतच नाही पण आता त्यावेेळेस असायच आता. लहान होतं त्यावेळेस ते आठवायच, आणि तेव्हा कॉलनीत राहायचं ना मग. कॉलनीत इतके झाड प्रत्येकाची मस्त पारी जातकची झाड, सकाळी सकाळी असं सडा पडलेला तो, थोडं भारी वाटायच मस्त, त्याना पुढं ओटे अंगन असायचं न खूप
हो हो आणि दाराभोवती थोडीशी जरी झाडं असले तरी पण छानच वाटत.
आ, सीताफळाची झाडं सी सीताफळ तेवढे सीताफळ एवढे सीताफळ तशी माझ्या पप्पांना खूप आवडली झाडें लावायची. तिकडे माझ्या माहिरी पण तसच खूप झाड लावलेली, पण आता नगरपालिका वाल्यांनी सगळे तोडून टाकले तिथ न त्यांना गार्डन करायचं, ते सगळे झाडे गेले. त्याच्यात, हिने एवढे मोठे मो ते वाढवले होती फक्त आता त्यांच्या, गेटच्या आत म लावले की येत्यात तिथे. थोडेफारा अस हाय ती थोडीशी लिंबूचे झाड लावले त्यांनी एवढे लिंब येता एवढे लिंब येता, कंटिन्यू लिंबू असता माहिती का त्यांना बर टेन्शनच नाही मी कधी यायची गरजच नाही तुला?
गरजच नाही पडत त तेच ना खूप फायदा होतो, म ते फल्य- फ्लॅश सिस्टीमध्ये सिटीमध्ये ते नाही होत. पण माशी एक आपण एक आवड जोपासन म्हणून गच्चीवरची बाग पण खूप छान येती आणि हा खूप हा काही काही जण खूप सुंदर करतात अगदी म्हणजे, जास्ती नाही पण थोड आपल्या आपल्या घराला लागणाऱ्या गोष
लागणाऱ्या गोष्टी हो म तेच ना कोथंबीर वगैरे तर कंटिन्यू आपल्याला लागते नाही का? कोथंबीर झालं असं थोडफार लावलं तर चांगलेत मिरच्याची झाड. हा बिना केमिकलचे. काहीच नाही हो न, किती छान राहत उलट. टेस्ट पण ह खरच चव पण खूप छान लागते त्याची.
आणि ते आपली आवड पण जोपाली जाती, आणि आरोग्याशी ची पण काळजी दोनही पण गोष
काळजी होती हो दोन्ही पण फायदा होतो त्याचा हो, खरच ना छानन ते. खरच आहे रे तुम्ही तुमच्याकड आहे का गॅलरी वगैरे आहे का तुमच्याकडे, तुम्ही लावले का झाडं कसले?
हो हो हो हो हो.
हो का ते कुठे आहेत मधेच राहता का?
आ.
फ्लॅटमध्येच आहे का तुम्ही पण?
नाही नाही नाही नाही, हो सेपरेट सेपरेट आहे, हो हो हो. त्याच्यामुळ त्या हा म त्या गोष्टी त्याच्यामुळच त्या गोष्टी होतात.
हो भारी आहे ना म उलट, तसं मला पण कशाची ते पण मंग आम्ही नेमकं फ्लॅटमध्ये ये असं
हा म तेच मी तुम्हाला सांगणार म्हणजे सेपरेट आपल्याला कसं शेती नाई म्हणजे तिथे जागा नाहीये काय नाय तर गच्चीवर हे खूप छान करू शकतो आपण तर त्याच्यासाठी हा मी एक दोन कार्यशाळा पण अटेंड केल्या होत् त त्याच्यासाठी म्हणजे त्याची काळजी कशी घ्यायची.
काळजी घ्ये
च जमिनीतलं झाड हे खूप दिवस राहत जगत पण म ते कुंडीतलं झाड कसं त्याचं आयुष्य वाढेल कसं लाईफ त्याच्यासाठी मी खास ते कार्यशाळा अटेंड केल्या होत्या. म त्यांनी हा त्यांनी तिथे हे शिकवलं होत. कुंड्या किंवा खालचा जो बेस ये तुम्ही ह्या पद्धतीत बनवा. म्हणजे म हूं मुळ्यांना पण जायला खूप जागा भेट
ते म्हणजे लाईफ तेवढं राहिल मूळ्यां
हा हा हा हा आणि खूप दिवस टिकत ते अगदी-
जमिनित म्हणजे झाड किंवा काही तसं म ते अ कुंड्यांमधलं पण जगत असल नाय का
नाही नाही हा हा असं जर पद्धतीने केलं तरच जगत हो नॉर्मल पद्धत तीत जर केलं तुम्ही की ती माती लगेच सडते. आणि मातीमधला कस लगेच कमी होतो ना म त्याच्यामुळे ते झाडे पाहिजे तेवढं चालत नाही.
हो हो हो हो हो हम्म अरे बाप हा म ते प्रत्येक गोष्टी ला म्हणजे आयडिया असते नय का काही केल्यानंतर हं
हा अशा पद्धतीत खूप छान टिकत पण लाईफ पण वाढत त्याच आणि येतं पण खूप सुंदर
हा
कार्यशाळा लिहलंय का हॅलो
नाही मी अटेंड स्वतः मी स्वतः अटेंड केली दुसऱ्यांकडे हॅलो आवाजाचा इशू होतोय का हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आवाजाचा काय प्रॉब्लेम ये का तुम्हाला रेंज नाये का? हॅलो हा आवाज नाय येत ये का? हॅलो हॅलो हॅलो
हा बोला ताई
हा आवाजाचा काय प्रॉब्लेम हा हा आवाजाचा प्रॉब्लेम होता हा आवाजाचा प्रॉब्लेम होता का तुम्हाला
हॅलो आवाजाचा प्रॉब्लेम आहे का? आवाज नय येत ये तुमचा नाही केलंय मी नेटवर्क म्हणजे या चा इशू असेल हा मला येतोय आत्ता. हा तेच आवाजाला काय झालतं तुमचा प्रॉब्लेम होता का माझा होतां काय माहिती.
नाही माझ पण एक क मी त्याला ब्लॉक करून टाकलं हो येतोय मला आवाज तुमचा माझा येतोय का.
हा येतोय बरोबर हो येतो येतोय स्शपट.
येतय ना.
हा येतोय ना आवाज येत हो-हो ये येतोय करा-करा कंटिन्यू करू या. हो आ मग तेच तुम्हाला तेच सांगितलं झाडाची आवड आपण अशी ह जपू शकतो कमी जागे
हो मी तस त हो मी तस ट्राय करून बघेल ना गॅलरीमध्ये. पण एखाद्या दोन लावून बघल आता असं छानच मस्त ट्रे मध्ये एकद
हा ट्रे मध्ये नक्कीच लावून बघा आणि अशी कुंडी बनवा मस्त बैकी खाली नारळाच्या सालटे टाका त्याच्या चार माती टाका त्याच्यानंतर मग थोडस स्वतःच्या देवारातले फुलं वगैरे असतील ते वाळवून ठेवा. हा हा हो हो हो हो हो नक्की नक्की नक्की करा.
हो.